हॅलो. हां हां बोल.
हा. काय म्हणता? कशा आहात?
बस मस्त. अगदी छान. तुझ काय चाललंय?
माझं काही नाही. माझं पण ठीक चाललंय. ह. पाऊस पाणी काय, आहे का तुमच्या इथे?
हो चालूये चालूये. सध्या तरी चालूये. आधी आधी काहीच नव्हता पडत. आता काय? आता त पावसाची मर्जी. येऊ, येऊ का? येऊ का? येव का? विचारतो आणि मग थोडा जरा हिण देतो. हा आता पडणारे बर का. आणि मग तो पडतो. आणि मग त्याची मर्जी झाली थांबून जातो.
सकाळपासन चालूये. पण अस म र कंटाळा येतो. जरा पडला. मग थांबला. की मग काही वाटत नाही. हा. हा. काही काम वगैरे आहे. असं, मला घर बसल्या असं, काही करायचं तुमचं.
हा अग हा मी माझ्या माझ इकडे माझ माझ्या पण मंगळागौरीचा ग्रुप आहे ना तसा मा हा माझ्याकडे माझा ग्रुप आहे इकडे संभाजीनगर रला तर तसा म मी नाशिकला माझ्या मैत्रिणी राहतात बघ तुला? इंटरेस्ट असेल गाणं म्हणायला म्हणा आता आता आपण कसं नाच वगैरे करू शकत नाही पण गाण म्हणायला. किंवा त्यांच्या हेल्पिंग साठी वगैरे किंवा आता आता सीझन वगैरे असलं ना कि कसे असतात आमचं. अ सूप घागरी रंगून वगैरे द्यावे लागत. तात डिझाईन करून द्यावे लागतात मग त्या ह्याच्यात. मग त्या ह्याच्यात कोणाचं काही असेल तर सांगता येतं.
हो नाही गाण्यामध्ये आहे मला इंटरेस्ट गाण्यात आहे हा मी गाण्याच्या दिल्या पण चार परीक्षा दिलेल्या आहेत मी शास्त्रीय संगीतच्या मग आहे गाण्यात इंटरेस्ट
अ अच्छा अच्छा अच्छा मग त्या गाण्यासाठी मग मी त तुला तुझा रेफरन्स देऊ शकते. ते तसा आणि हा हा मी आता मंगळागौरीचे म माझ्या माझ्या मैत्रिणी तिकडे राहतात ना मग हा आता आम्ही कार्यक्रम वगैरे केलेले असतात आधी मग ते विचार पुस. करतात की कोणी आहे का बाबा काही आहे का मग मग छोट्या छोट्या. छोट्या छोट्या कार्यक्रमांसाठी मग ते कसं आहे. अ गाड्याला वगैरे म्हणजे आता त्यांना खूप मोठ. मोठा कार्यक्रम ठेवायचा नसेल डोहाळे जेवण असेल एक दोन एक दोन गाणी म्हणून हे असेल. तर त्यांना तस कस तुला इंटरेस्ट असेल तर तस देता येईल मला
ह ह चालेल ना मला आवडेल असं करायला काही असं. आणि दुपारचा वेळ हो.
हा आणि घरी घरी बसून सुद्धा काय असतं आता आम्हाला म्हणजे डिझाईन काढून द्या दे बाबा आमच्या आम्ही तुझ्या इथे पर्यंत घगरी आणून देतो. त्या घागरीला डेकोरेशन करून दे हा. किंवा बाबा आमचं हा असा. असं तू काही म्हणजे तिथे तिथे तिथल्या तिथे करू शक. आणि एकदा तुला अनुभवला की तू सांगू शकते की बाबा मी हे करते. आणि तसा तुझ उद्योग पण वाढवू शकतो ना.
हो खरंच आहे मलाही असं काहीतरी घर बसल्या करायची फार इच्छा आहे पण आता कस? मुलगी लहान तिच्या ह्याच्यात मला नाही जमत पण असा हा दुपारचा वेळ असतो मग काहीतरी करता येत त्या त्या वेळ बरोबर.
का एकमेकांना मदत करूनच आपण पुढे जातो आपण एकट्याच्यानी करायचं म्हंटलं तर कधीच होत नाही. कधी मी मी तुझी मदत करायची तू माझी मदत करायची असं करत करत. परतच आपण एकमेकांना घेऊनच बरोबर.
हम्म बरोबर बरोबर तसच जात येईल खरंच आहे खरंच आहे.
अ आता बघ. अ आता ना म्हणजे आता तुझ तुझ ज्याच्यात आवड ए ना. त्याच्यातली वाचना वाच वाचन करायचं आणि मग त्याच्यात. जर आपल्याला काही उपयोगाच वगैरे दिसलं की ते कलेक्ट करायचं आणि मी ह ह्याच्या संदर्भात काम करू शकते अस जरा लोकांपर्यंत पो किं आता आपण मैत्रिणी आहोत ह तुम्हाला सांग तू मला सांगितलंस की मी आग हे करू शक माझ्या ग्रुप व टाकू शकते मी तुला सांग की तू तुझ्या ग्रुप वर तुझ्या मैत्रिणींकडे असं असं व्हायरल करा लाग अस घात म्हणजे घरी बसल्या जरी करा हा घरी बसल्या जरी असलं ना असं आणि बोलल्याशिवाय होत नाही काम
नाही होत नाही होत खरंच आहे बोलल्याशिवाय ऐ कोणी आणि आणून देणार नाही आपल्याला घरी कि कर हे काम
आणि आपल्याला पण ते पटणार नाही की आपण घरी बसलोय आणि जेरे जेरे मा मा मागल्याे मला खटल्यावर म्हंटलं तर काही ही होणार नाही आपल्याला म्हणजे तेवढे इफर्ट्स तर घ्यावेच लागतात ना
हो बरोबर आहे
ह ह त्याच्या हा त्याच्या मग तर असं असं एकमेक त्यांना मदत करता करता करता करता आपलं होईल उद्योग वाढेल आहे की नाही
खरं खरं चालेल आवडेल मलाही माझा असचा रेफरन्स दिलेला तुम्ही
हा हा हा आणि कोणा कोणालाही असं अ म्हणजे काही असलं उद्योग आपला वाढीला लागायच्या दृष्टी प्रयन कराच लागतात मग अशा आशा बोलण्या बोलण्यातूनच का वाढीला लागतात ते उद्योग
हो
हा हा अजून पण म्हणजे तू तू अजून म्हणजे अ हे करू शकशील तर ओव्या वगैरे असतील ना म्हणजे वाचनात ओव्या वगैरे असतील ना तिथल्या तिथे सं कार वर्ग चालवू शकशील
हा
संस्कार वर्ग वगैरे म्हणजे आता मुलांना गरज आहे बघ किंवा म लो खूप खूप खूप गरज आहे हा हा आणि मग आपण आपण जर सांगित ल म्हटलं ना की मी मी श्लोक शिकू शकते मी काही शिकवू शकते तर लोक अगदी आवडीने येतात किंवा आजकाल मुलांच्या आजकाल मुलांच्या मध्ये काय झालेलंय आहे अ बोलताना ते बोलतात मराठी पण लिहिताना ना त्यांना खूप अवघड जात हा अवघड जात हा हॅलो हॅलो गेला का आवाज मला येतोय मला येतोय हा
मध्ये गेले
तर हा तर असं असं आपण अ त्यांना मराठी थोडस मराठी शिकवणं मराठीत थोडस सो बोलाय हॅलो
हॅलो
हॅलो हॅलो कट झाला वाटत फोन
नाही नाही आहे पण मध्येच आवाज बंद होतोय
हा मग बहुतेक झाले अस
झाले असतील हा. ठीक आहे चालेल चालेल ओके. हो हो हो हो.
हा ओके ओके छान मला पण मला पण त्यारा बरं वाटलं खूप दिवसांनी बोलल्यावर
हो खरच आहे ठीक आहे ओके हो हो बाय.
ह.